हो हा येतयं जेवण झालं का नाही
अगं आज काय झालं मी आज ना आमच्या एक्झाम होत आज नाही सॉरी उद्या आमची एक्झाम होती टीएटी ची एग्झाम तर एक्झाम असल्यामुळे ना मग मी आज स्कूल पण होती माझी मग आणि स्कूल हाफ डेच होते यार अर्थात बारा वाजेपर्यंत स्कूल होती माझी मग मी ना रात्री सगळ्या डाळी भिजत घातल्या होत्या डाळी भिजत घालून त्यांचे दिरडे सारखे आपण करतो ना ते डायरेक्ट वाटण वगैरे करून त्यांचे धिरडेच केले मी आज फक्त दोघांसाठी मिस्टरांसाठी आणि मुलासाठी पण दोघांना सुट्टी होती आज मग ते केलं ते कॅचप सोबत वगैरे म्हंटलं त्याच्यावर होउन जाईल आज थोडंसं अडजस्ट करू म्हंटलं माला ना आभ्यास करायचं होत थोडंसं माझं बरंचसं बाकी होत रिव्हिजन करायचं मग मी तिकून आली स्कूलमधून आली आणि वाचायला घेतलं तर मग मेसेजेस यायला लागले मी म्हटलं कोण एवढं सारखं सारखं मेसेज करतेय बघितलं तर ती न्यूज आली मम्मी म्हटलं ठीक आहे अफवा असतील असं म्हणून मी सोडून दिलं मग नंतर परत माझ्या फ्रेंडचा कॉल आला की ख खरं आहे म्हणून आणि ते म परीक्षा परिषदेत. आलं ना ते पण बघितलं म्हटलं ठीक आहे फायनली झालं मग थोडस बसली. निवांत होती थोडसं डोकं दुखत होतं झोप पण लागत नव्हती आणि काय काही करावं असं वाटत नव्हतं.
मग खूप शांत बसली जेवलेली पण नव्हती मग संध्याकाळी परत खुप भूक लागली. मग पोहे केले, मग पोहे झाल्यामुळे मग आता स्वयंपाक वगैरे करू म्हटलं थोडस आरामात. असं म्हणून ते राहिलय मागें अस तुझं झालं जेवण?
मी आज अयोध्येला घेऊन गेलो ना वेळानं बागेत मग मग तिला भूक लागलेली तिथंच अयोध्या मुलगी आहे.
वा किती गोड नाव ठेवलंयस.
हम्म ते रामनवमी झाल्यावरती झाली ना शनिवारीच म्हणून मग रामा ते विजय कथा सार वाचलेल मी.
हम्म.
राम विजय कथा सार वाचलेलं मग ते वाचल्यानंतरच ती लगेच झाली, ते संपली अध्याय माझ आज संपलं आणि उद्या ती म्हणजे लगेच झाली त्यामुळे मग तिचं नाव तेच ठेवलं मी
हम्म
आणि मग ती तिला भूक लागलेली बागेत खेळून खेळून मग हे ते काय तरी मागणार म्हटलं चायनीज बियनिज द्या राईस द्या घेऊन दंगा करायला लागल्यावर मग मी ती मेस मध्ये घेऊन गेलो तिला. आणि मग तिथं आम्ही दोघांनी भाकऱ्या घेतल्या आणि तिला उकडलेली अंडी घेतली खायला.
हम्म ह.
उकडलेली अंडी खाऊन जाईल तेवढं पोट भरून वरण भात खाल्ली ती. मग आम्ही दोघांनी मस्तपैकी दोन दोन भाकरी आमटी परत वर आणि पालकची भाजी, बेसनची भाजी, द काय ते खरडा लोणचं.
एवढं सगळं?
आमचं जेवण तसच असंतय एवढं एवढं नाही का अकरा माण अस घरात म्हंटल्या दाबून खातोय आम्ही दाबून काम करतोय.
अगं मला असं वाटलं की तू म्हणजे तुझी मिस्टर आणि तुझी मुलगी असं तीघ राहतात अस मला वाटलेल आधी.
नाही नाही म्हणजे तिघं म्हणजे कसं आहे सगळे खाली असतात बाकीचे तर किचन मी वेगळं केलय माझ कारण मग पोरगीला डबा व्यवस्थित वेळेवर मिस्टरांचं डाएटचं व्यवस्थित प्रोटीनचं खाणं जात नाही आमच्या घरात नॉनव्हेज जास्त खातात ना.
ओके.
मसाला ज जास्त जातय पोटात मग हे ह्यांच वेट वाढ तय म्हणून मग मी माझं माझं व्यवस्थित केलंय सगळं कारण पोरगी ला मग काय द्यायच ते देऊ शकतय ह्यांना काय पाहिजे ते देऊ शकतो. तोय सगळ्यासनी एकत्र बनवायचं म्हंटलं तर मग प्रत्येकाच्या शरीराला वेगवेग गरज असत ना प्रत्येकाच शरीर थोडीच एक सारखं असतय. सगळ्यांच्या ताटात एकसारखं जेवण दिलं तर कसं चालेल मग? मग तेवढं करणं होत नाही प्रत्येकाला. ह्याच्या आवडीची ही भाजी त्याच्या आवडीची ती भाजी म्हणून मी सगळ्यांच्या ताटात प्रो ची भाजी भरपूर सकाळी आणि वरण असतेय माझं.
प्रोटीनचा इनटेक हे करण्यासाठी तो
तर राजमा सकाळच्या जेवणात राजमा अ हिरव्या मुगाच हा कंपल्सरी रोज एक भाजी असत म्हणजे मुगाच्या डाळीचं वरण
हम
हिंग आणि जिर मोरी मिरचीची फोडणी टाकून घट अस त्याच्यात दोन चमचे तूप आणि राज आमाची भाजी मुगाची भाजी मटककीची उसळ छोले काळे वटाणे असतात ना हा डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या पाण्यात थोडे पंधरा वीस मिनिटं ठेवायच्या परत मग वापरायच्या असं गरम पाण्यातन मीठ वगैरे घालून स्वच् धुऊन त्याला असं
हम्म हम्म हम्म
आणि राजमा वगैरे काय रात्री भिजवायचा फक्त राजमा रात्रीच्या जेवणात घेत नाही
म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन आहात म्हणून त
म्हणजे मी व्हेजिटेरियन आहे मी व्हेजिटेरियन आहे फक्त म्हणजे व्हेजिटेरियन नव म्हणजे नवतो मी व्हेजिटेरियन काय झालं माहती आहे
हम्म
मिस्टर नॉनव्हेज खातरातले सगळे जण नॉनव्हेज मी पण नॉनवेज खायचो खर मध्ये माझी आजी आजारी पडली मग आजारीे पडल्यावर मी असं देवाला सांगितलं की ती जोपर्यंत हाय व्यवस्थित राहू दे तिला दवा ण्यात असा हाल करून तिचा जीव जाऊ नये कधीच. जोपर्यंत तिच्या अंगात म्हणजे तिचा श्वास चालू आहे तोपर्यंत काय व्हायचं ना तिचं घरी होऊ दे खरं त्रास होऊन तिला काय होऊ नये असं आणि मी ह्याच्यासाठी माझी एक चूक सुधारतो की मी म्हणजे मांस खायच सोडतो असं म्हंटलं मी देवाला आणि तेव्हापासून आमची आई आजारीच पडली नाही आजी मम्मी
अरे बारे ह ह् ह्
हा म्हणजे अशी ता सर्दी ताक खोकला होतय खरं असं का म्हण का म दे विनं केली मग मी तेच म्हटलं की हथनं पुढे मी माझ्या एक एक चुका सुधारायला सुरु करणार ही एक सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी खात होतो मास असं मला वाटत म्हण मी ती सोडली आणि आता मग ह्याच्या पुढ पण एक एक गोष्टी सुधारायचा प्रयत्न कराय लागलो
हे पण हे किती छान आहे ना मला आवडलं म्हणजे हे बघ ना की अम् आणि असं होत म्हणजे तुला एक अनुभव पण तसा छान आला ना त्याच्यामुळे मग तू पुढे छान कंटिन्यू पण करशील ते आणि असं
ते स्वामींचं पारायण पण केलं पारायणात पण म्हणजे आईसाठीठीच मी केलं
मला बऱ्याच वेळा करावं असं वाटतं ग पण प्रॉपर अशी माहितीच मिळत नाही मला
म्हणलं मला पण एवढं माहत नव्हतं ते काय पाऱ्यांसाठी पुस्तकं भेटतात ती पुस्तकं आणायची
हां
आणि ती आणल्यानंतर न ते सगळं एक वस्त्र असं त्याच्यातमध्ये ते झाकून ठेवायचं आणि ते करत असताना पहाटे म्हणजे मी पहिला प्रहर जो असतोय रात्रीचा दोन दोन नंतर उठून तीनला वाचायला सुरू क हा म्हणजे रात्री आंघोळ करून हा सकाळी उाय पहिल्यांदा आंघोळ करायची आंघोळ करून मग रात्री म्हणजे दोन म्हणजे तेच पहिला प्रहर पहाटेचा अस मला मग दिवसभर वेळच नाही ना पोरगीचं सगळ खां पिं ह्यांचा डबा मिस्टरांचा आजी कराय आहे असत ना जरा मग तिथ सगळं करायला लागते ना नाही. पण, आजीला सगळं द्याय लागतंय ना जॉबला नाही कुठं जॉबला नाही कुठं घरीच
ओके ओके ह्
मग आजीच सगळं नाश्ता चहापाणी अंघोळतीन करायला लागायचं म्हणून मी पहाटेचं करायचो
आजी म्हणजे कोणती तुझ्या आईची आई की वडिलांची आजी सॉरी मिस्तरांशी
नाही नाही आईचे आहेई
ती तुझ्याकडे असते का?
मी घेऊन आलोय तिला, ती तब्येत बिघडली आहे ना. सारखं म्हणजे असं सर्दी होतय कधी ताप होतोय कधी गुडगे दुखतात मग मम्मी वारल्या ना मग मला भाऊ बहीण नाही आहेत. मी एकटीच आहे. मग आईला कोण बघणार. काय म्हटलं.
पट.
नाही नाही.
मामा ओके ओके म्हणजे आजीसाठी तूच आहेस हा हां हां हां.
हा मग मी तिला घेऊन आलो. इकडं मग तिचं सगळं करायचं असते. म्हणून मी पहाटेच करायचो. मग आंघोळ करायची. त्याच्यामध्ये गंगाजल घालायचं. गोमित्र घालायचं. आणि त्याची आंघोळ करायचे. आंघोळ झाली कि ते वस्त्र पिवळ वस्त्र घालायचं आपण. म्हणजे देवासाठी मी वेगळं केलेलं असं काही कंपल्शन नसते. आपण कुठलं पण घालू शकतो. मी देवासाठी ते पिवळ वस्त्र नेसायची वेगळ साडी. मग लोटून काढायचं. गंगाजल गोमित्र मारून तिथली फरशी पुसून घ्यायची किचन मधली. मग, देवाची पूजा करायची. आणि मग आपल्या असतील ते सुरुवात करायची व्यवस्थित सगळं. म्हणजे त्यांचा मंत्र जाप करायचा. गायत्री मंत्र म्हणायचं. मला तर सव्वा सहा साडेसहा वाजायची स. सकाळी पहिला पहिला सुरुवात केल्या केल्या आणि रात्री एका आजार विष्णूंची नाव घेऊनच झोपायचं.
काय सांगते येस बापरे. मग हे तीन तास तुझे गेले ह म्हणजे पा ते पहिल्या प्रहार तीन ते सहा हे
नाही नाही अजून एक तास जायचं कि उबरा पूजन करायचं. तुळशीला पाणी घालायचं ओम नमो भगवती वासुदेवा एकशे आठ वेळा म्हणायचं. परत सूर्याला पाणी घालायचं त्यावेळी सूर्याचं. तो मंत्र आणि त्या आकरा नावं घ्यायची.
हम.
आणि मग घरातला आवरायला घ्यायचं म्हणजे माझे चार तास जायचे बरोबर सकाळी.
बापरे. आणि मग तुला झोप येत असेल ना ग पण नाही माझ्याकडनं नाही गोष्ट म्हणजे माझ्याकडन ह्या जन्मात ये शक्य नाही म्हणजे.
नाही खरं आयुष्यात येऊन एकदा तरी माणसान ना पारायण कर मला वाटलं नवतं मी पारायण करीन म्हणून.
हा कारण तुझ्या ज्या पद्धतीने विचार हा मला पण म्हणजे. तू दोघं बाजू छान सांभाळतेस ना आध्यात्मिक पण आणि इकडची पण म्हणजे असं छान बॅलन्स.
न कळत ते माझ्या. कडन झालं आणि त्याच्यात कसं एकच धान्य खायचं गहू खाल्लं तर गहू ज्वारी. खाल्ली तर ज्वारी खर त्यात कस येत आपण पा रायन सात दिवसा करतोय ना त्याच्या मध्ये मग सोमवार वगैरे येतोय ना म आपन भाकरी. कसा नैवेद्य कसा दाखवणार महाराजांना दत्त महाराजांना वैगरे व मग मी काय केले चपाती निवडली. मला वाटत सात दिवस मी टोमॅटो आणि खोबरं आणि भुक्का हे घालूनच भाजी केलेली खाल्ली. भात नाही काही नाही काही नाही काही नाही खायचं नसे एक धान्य निवडायच.
बुक्का म्हणजे काय.
मिरची मिरची असता ना वाडी मिरची. तिखट म्हणतोय ना आपण त्याला. बिन मल्याची कांदा लसुन नाही खायचा कांदा लसून नाही खायचा. कांदा लसून वर्ज या दिवसात खोटं नाही बोलायचं कोणाशी भांडणं नाही करायचं. कुणाच मनात वाईट विचार नाही करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत नामस्मरणच करायचं असत
हम
फरशीवरच झोपायचं आणि ते उन्हाळ्यात केल्यामुळेळ झालं माझं